हॅलो नमस्कार आवाज येते का
हा अजय बोला
काय चालूय की तुमच्या इकड
खाय मग काय आमच्या इकडं कहाचं काय हे बातम्या पाहत होतो याच्या व त्यान बॉम्ब टाकलात त्याच्या्याना बॉम्ब टाकला लो हे कायतरी हे पाकिस्तान इस्राइलचं
हो ना हो ना ते युद्ध तर चालूच आहे ना आता ते किती दिवस झाले त्यांचं युद्ध चालू आहे आता किती वर्ष वहिले एक वर्ष होत असेल मला त वाटते
तोचत तो इराण इस्रायल तो म्हणते मी ति बॉ्ब टाकतो हे म्हणते तेे मि इथे आर टाकतोच.
आता कस झालंय ज्याच तिसर युद्ध तर काय सांगता येत नाही त्याच बी ते म्हणजे बघा ना आता कि ते अमेरिका आहे त्यांना वाटतं की आमच्या येवून मोठं कोणी होऊ नये.
हा ह.
इस्राइलचं कसं आहे इस्राइल सध्या इस्राइल हाय. आता इ इस्राइल ला अमेरिका सपोर्ट कर. ती ना.
हम्म हम्म.
त्यांना इराणला हे करायचं असते ना, इस्रायलला अमेरिका सपोर्ट करायली म्हणजे त्यांचा फायदाच पाहिलाय ती.
हाव, तेच तर मला तर वाटतं सगळ्या याचं मूलभूत कारण हे अमेरिकाच हे सगळ्या युद्धात.
हाव ना हो ना हे अमेरिकेमुळं लय हे झालेले आहे लय म्हणजे कसं काय की ते देश असा आहे की स्वतःचं कसा पैसा येईल कसा? स्वतः मोठा होईल.
नाहीत. मला तर वाटते ती काय करतात की असं बघतातच की आपल्याला कुठं चान्स भेटते आपण पैसे कुठून कमवू शकतो?
हो ना, हो ना.
आहे की नाही तो काय करतो की या देशाला पैसे देतो त्या देशाला पैसे देतो दोघाला पैसे देऊन तो लढवतो मस्त लगेन त्याने शस्त्र विकायल येत.
हो ना हो ना त्याची शस्त्र विकतात ना.
हम्म, हम्. तरी हे आपले आहेत.
आता आपलं ह्याच्यामध्ये कसं आहे? आता ह्याच्यामध्ये बघा ना तुम्ही इराण इरा-इस्रायलचं ते इराण-इस्रायलचं युद्ध तर अमेरिका घुसली. तर ते इराण, इराण असा एक देश आहे की फक्त त्या देशाकडच अणुबाम नाही.
हं हं हम्.
तर ते अणुबॉम्ब बनवत होतं, म्हणून यांनी हे केलं अमेरिकेने हे सगळा घोळ केला का कनी इराण जर का अमेरिका इरा अणुबाॅम्ब जर काही इराणकडे बनला
हं हं.
तर हे म्हणजे देश थोडा खराब आहे ना ते. त्यांचं अन अमेरिकेचं कतीथ जमत नाही ना? कितीतरी वर्ष झाली. हां पूर्ण देशच आतंकवादी संघटना असल्या वानी हे न ते.
हं, पण मी असं ऐकलं होत की काही पत्रकार, काही लोक असं म्हणत होते की हे इपिस्टाईन फाईलचं दाबवायचं म्हणून हे प्रकरण उग युद्ध चालू केलंय वगैरे?
नाही नाही युद्ध तर अगोदर चालू होतं की त्यांना वाटलं की इपिस्टीन फाईल युद्धा मुळे दबतेय. म्हणून त्यांनी ती लिक होणार फिक्स एवढं माहित होतं आपल्याला. तर यांनी काय केलं की डायरेक्ट मुद्दाम लीक केलं स्वतःच.
हा हं.
आणि ती जन ता सगळी मग युद्धाच्या याच्यात गुंतलेली होती ना तर मग ती विसरून गेले ती हीकडं याचं काय चालू आहेत या एपिचिन फाईलच ती युद्धच्या मागे लागली इकडे लोक मरायला तिकडे लोक मरायलेत. म्हणून ते इसरून गेले सगळं.
आणि ते तर दुसरं एक युद्ध काय आहे रशिया-युक्रेन. मग ते स्थान जे दुसरं युद्ध आहे रशिया- युक्रेन ते तर किती वर्ष झाले चालू आहे? माहीत आहे ही नाही लोकांला ताण त्याच्यावर पाच-पाच वर्षाचे पोरं जन्मले.
ते लई वर्ष झाली त्या चालू आहे. किती लोक मरतात काय होईल? इतकुसा देश आहे ते एक काय म्हणतात ते?
युक्रेन.
युक्रेन न ते किती लढतय?
दोस्त आणखी म्हणे, पण एक म्हणजे गोष्ट माहिती आहे का? की तू काय कड मॅनपाॅवर वगैरे नाही त्यायन त्या देशाकडून शिकून घ्यायला पाहिजेत की जगातला सगळ्यात मोठा देश तुमच्या विरोधात आहे, तरी पण तुम्ही अ म्हंजे
तरी पण तुम्ही खंबीर इतके वर्ष झाले, युद्ध लढता लढू शकता.
मगं तेचं तर.
आन आपलं कसंय बघा, आपल्या भारतातलं कसंय आपल्या भारतामध्ये बघा तुम त नुस्तं तिकडे युद्ध चालू असलं, त इकडे सगळे भाव वाढतात, त त्यांयच्या देशात कसं आसल?
हाव तेच आहे आण पुन्हा कसं माहितेय का की पण हे आपल्या इकडले जे न्यूजवाले आहेत ना, ते खूपच जास्त सांगतात तर. आ गयी बडी खबर! तिसरा विश्वयुद्ध होने के लिये तयार! हे तर म्हणे लईच झाले आपल्या इकडंल आता.
यांचं लय वाढवतात हे, न्यूज म्हणजे ते असं त्यांना वाटते का आमची न्यूज पाहाव, आमची न्यूज पाहाव, आमची न्यूज पाहाव सगळ्यांन. आसंय त्याच्यामुळे ते थोडं वाढायले.
हम्म हम्मी त्याच्यामुळच पण हे भारताला एकत मेन म्हंजे कसंय की एक की याच्याकडून जायला पाहिजे इराण कडून किंवा इस्रायल कडून, हे भारत मधात राहिला याच्यामुळे मला असं वाटतय की पुढ चालून आपल्या पण फायद्यात कोणीच येणार नाही, आपल्या मद्यात.
या मदत वा याच्यामध्ये इस्रायलकून भारत हाय त कारण त्याच इस्राजून इस्रायलकून आप कूण हे घेतो ना तेल साठा बी घेतो ना.
हम्म पण अ कसंय माहित आहे का की नंतर जर, आपल्या कधी पाकिस्तान सोबत भांडण झाले किंवा चायनासोबत झाली तर, तेव्हा भारतानं मग कोणाचं तोंड पाहायला पाहिजे?
नाही आपल्याल सपोर्ट त कोणाचाच भेटणार नाही, मेन हे कारण आहे सपोर्ट कोणाचाच भेटणार नाही ये. पल्याला एकदा आपल्याला कळाव लागल फक्त जे सपोर्ट करणारे कशे येत माहितीये का? सपोर्ट करणार म्हणजे कि, ते त्यांचा फायदा पाहणार हायेत ते ते त्यांचा पैसा पाहणार यतं.
हो तेच त कारण आपण अमेरिकेची अ पेक्षा धरू शकत नाही आणि इजर
थे त ते येणार सपोर्टला येणार नाही ते, ते फक्तं काय करणार आहे त्याची शस्त्र ईकायसाठी ती सपोर्ट देणार.
हां हां.
त्यायच अण चीनचं जमतं नाही न तर, ते त्याच्यासाठी सपोर्ट देऊ शकते फक्त की बॉ मी आम्ही शस्त्र देतो तुम्हाल तुम्ही लढा हार मानू नका आम्हीय सोबत
अन तेच कसंय माहिती आहे की, त्याला माहितीये की चायनाला जर आपला अ काउंटर करायचं असेल, तर इंडिया म्हणजे इंडिया लाग तेच. त्याच्यामुळ ते आपल्यासोबत अ थोड थोड का होईना, पण संबंध चांगले ठेवतय.
कारण की भारत भारत असं आहे भारत आणि चायना मधी लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. चायनाची सगळ्यात जास्त इ इम्पोर्ट भार म्हणजे एक्सपोर्ट भारत म्हणजे भारतामध्ये च होतंय ना इम्पोर्ट. चायनाचा मा
हाव हो सगळी खेळ भांडे वगैरे छोटे मोठे वस्तू मोबाईल फोन.
बिझनेस सगळा भारतात येतंय त्यायचा, त तेच्यामुळ ते काय करू श करत नाहीत माहितीय काय कारण की सगळ्यात जास्त इन्कम सोर्स हेच आहे, ना भारतच आहे न त्यायचा.
हाव हाव.
त्याच्यामुळ ते काई करत नाहीत ना कसं की त्यांना सगळं माहितय.
हम्म हम्म.
सगळे
हाव हाव.
पण हे थांबायला पाहिजे सुद्धा एक नाही का कारण आता किती दिवसच म्हणजे सगळे ज्याच्यामध्ये मासूम लोकांची जान जात आहे सगळं काय?
हे थांबू नाही शकत कसं काही का आता समजा तुम्ही पा थांबलं. तर ही जर का थांबल तर कसं मग त्या अमेरिका म्हणजे मोठे देश आहेत त्यांना जास्त पैसा कुठून येईल एकदम त्यांचे शस्त्र विकतील तरच बस आहेत नाही त्यांना डायरेक्ट
तेच ते नाटो म्हणजे काय असतें एक नाटो म्हणून कायतरी मी ऐकलेलं आहे
नाटो म्हणजे की एक सात देशांनी मिळून म्हणजे जेव्हा ते महायुद्ध संपलं म्हणजे दुसरं महायुद्ध का कायतर संपल तेव्हा सगळया देशान मोठ्या मोठ्या येऊन एक निर्णय घेतला की अ आप पण एक अशी नाटो म्हणजे नाटो म्हणजे की एक अस हे करू सात जण हायत एक गठन करू की, हा संघटन करू की की याच्या बाद युद्ध न झालं पाहिजे इथं युद्ध जर का होत असेल काय तणाव असेल तर इथे येऊन तुम्ही बोलू शकता की काय मॅटर आहे नाही आम्ही सॉल्व करू
हम्म हम्म हम्म
मिळून सॉल्व करू सगळेजण बोलून असं याची याच्यासाठी एक नाटो बनवलेली आहे की, कोणतं आणि त्याच्यामध्ये नाटोमध्ये काय होतय की समजा नाटो जे मेंबर आहेत त्यांच्या एखाद्या याच्यावर जर का अटॅक केला देशावर,
हम्म हम्म
तर पूर्ण देश मिळून त्याच्यावर अटॅक करू शकतात त्यान जर का काही थांबवलं नाही युद्ध त्यांन काही केलं नाही तर पूर्ण देश मिळून त्याच्यावरच अटॅक करू शकतात डायरेक्ट पूर्ण देश मिळून म ते मला वाटत नाही कि ते बरोबर नाटो करायले म्हणून काम.
हम्म हम्म पण आता कसं आहे की ते मलाच वाटतं कि ते छोटे, छोटे, छोटे, छोटे देश असल्यामुळेत असत
हो ना हो ना म्हणजे नाटो एक अशी संस्था आहे की जे जे युद्ध हटकून करायलय त्याच्यावर डायरेक्ट बहिष्कार म्हणजे पूर्ण देश म्हणून बहिष्कार करणार त्या हच्या याच्यात इम्पोर्ट बी नाही करणार एक्सपोर्ट बी नाही करणार माल काहीच नाही देणार त्यांना
मला वाटतते ते असं सँक्शन लावच असतील प्रतिबंधक की हे नाही करायचं ते नाही करायचं
हा कोणताच देश त्याला काहीच देणार नाही
हा हा हा
असं याच्यासाठी बनवलेली आहे मग त्याच्यामुळे त त्याच्यातून म्हणजे त्याच्यामुळे ते सुधरता आल ना कि बुवा नाही युद्ध काय कामाचं नाही अस तसं त्याच्यामुळे ते बनवलेलं होतं त्यावेळेस
पण हे काही असू पण हे आतंकवादी संघटनला जे पाठिंबा देतात हे बंद करायला पाहिजे आधी इकडं बमबारी कर तिथं बमबारी कर काय गरजच नाही मग याच्यापेक्षा
ते कस झालेलं आहे पहा ते बंद झालं जे भडकाऊ म्हणजे बंद झालं तर त्याची म्हणजे मेन ती सोर्स ती बंद झालाय ना हो शस्त्र विक्रीचा
हो तो पण आहे मला वाटतं की सगळ्यात जास्त आतंकवादी हे याची स्थिती आहे पाकिस्तान
पाकिस्तानच्या आहेत मध्ये तिथे बी शस्त्र हेच देते ना चीन, चीन देत, अमेरिका देते, शस्त्र पाकिस्तानला विकत.
तेच तर हे कसं झाले माहित आहे का? मोठ्या मोठ्या देशाला हे गुलाम आहेत छोटे छोटे देश. त्यामुळे सगळं पकतयल पूर्ण साठा आहे ते आणि जी डी पी पण वाढवते.
हाव ना हाव
हाय की नाय हम्म हम्
त्याच्यामुळे त्यांची जीडीपी वाढती ते म्हणजे पैसा हे ते सगळं
पण भारताचं कसं आहे की भारत दरवेळेस न्यूट्रलच राहतय जगाचा पूर्ण
न्यूट्रलच राहतय शांतता, शांतता, शांतता. आणि युद्धच म्हणजे जे अटॅक होतात ते भारतातच होतात असे लपून अटॅक
लपवून अटॅक आतंकवादी फीतगवादी ते पी यू की च वगैरे
कराय पाहिजे बरं भारतानी थोडं शिकाय पाहिजे बाहेर देशातून बी
ते तर स्वःताच इक्विपमेंट स्वतः बनवल पाहिेजे आपण किती दिवस झालं रशियाची इक्विपमेंट विकत घ्यालोय
रशिया, अमेरिका कोन घेतो रशिया कोन घेतो म्हणजे त्यांनी जे युज केल्याच्या बाद जे ब केले ते कंपनी दुसऱ्या कंप दुसर अँडव्हान्स शस्त्र बनवली की आपण ते दुसरी घेतो जुनीवाली.
मग तेच तर हेच विषय हे आपण आता आपल्यातल्या इंजिनियर वगैरे मस्त लगे बनवायला पाहिजे सायंटिस्ट न
हो ना म आपण काय करू शकतो त्याला आता
हम्म हा हा ठीक हे.